हॅलो
हा, बोल कि रे.
जेवण झालं?
हम्म, झालं बघ. तुझं?
खाल्लं झालं आवरलं का नाही घरातलं?
आवरलं बाबा.
हम्म्.
हम्म.
काम कसं झालं?
हाय बघ, व्यवस्थित्
हम्म.
काम चालू आहे गं. तुझं?
पाहीजे चांगलं चालू.
हा हा हा.
मग कुठं मे महिन्यात फिरायला बिरायला गेलता की नव्हता?
नाही गेलेलो. जायचंय, पण नाही गेलेलो. कामाच्या हच्यामधनं ह्यांचं काम एकं एवढं बिझी झाल्यात की काय, आता समजेना. आता जायचं म्हणाले बघू
बरं.
हम्म, काय मुलगी म दीड वर्षा ची हाय. ती एक हे कर त्या, त्या म काय? ती पण लहानच आहे ना अजून, अजून तिजी कुठलीच ट्रिप काढाय नाही, आता काढायची म्हणा लागलोय. कसं मुलांचं वातावरण तेन हे झालं की बदलतंये नाही जरा. सर्दी, खोकला, ताप वगैरे चालू झालं तर अवघड होतंय. पहिला एक, छोटी ट्रीप काढायची मग.
मग कुठं जाणार आहे ट्रिपला म्हटलं?
नाही, अजून काय ठरवायला. ठरवलंच नाही अजून काय? पाऊस बघायचं होय, तेच की.
तेच. पावसाळा सोडूनच जाया पाहिजे, हिवाळ्यात जाया पाहिजे.
होय, तेच की.
मंग आणि काय?
काय नाही चालूय म्हणायच
हम
हम्म..
मग काय रिपेरी वगैरे करून आलास?
आलो.
हॅलो!
हॅलो!
हॅलो! हा बोल की. रिपेरी तेन केलास काय म्हणल?
हॅलो! आवाज येतोय ना?
यालाय यालाय..
हॅलो!
हॅलो! झाली झाली रिपेरी झाली झाली.
हम्म हम्म ह तेच तू बाबत बिझी असतोस तुला वेळ भेटत नाही. काम करायला, मग काय करायचं हम्म..
होय तेच
काय आता सगळी असं झालय, काम आवरलेत सोड. सगळी काय कामातच असत्यात म्हणायचं आता काय करायचंय आणि आताच तर यु कसं कलयुग झाल्यामुळ कसं अस हे का वे वेळ पण नाही आणि काय म्हणतात तशामधल पण आहे ते म्हणजे वेळच मु भेटत नाही वेळेमुळ तर सगळ हे होतय पहिला कस होत हा बाबा पूर्वीची लोकं शेतातली कामं करून एक आपलं हे आता कस मुलं सगळं
आता मोबाईल
सगळं इंटरनेट मोबाईल हे ते होय मोबाईल आलाय अन् पन्नास टक्के होय पन्नास टक्के काम निवांत होत्यात. असंय पहिला फोन करायचं म्हणल की तो कॉइन बॉक्स असायच एक त्याच्यावर
लोकं किलो किलो मीटरवर जाऊन बोलत हुतीत आता तसं काय नाही.
आणि पहिला ते चिट्टया वगैरे पाठवून ते पण हे होतं. पाठवायचे आता ते सगळच बंद झालय आणि माणसाला कसं खोटं बोलण्याचं पण एक साधन तयार झालय रे जरी घरात असलं तरी कामावर आहे म्हणून सांगतात काय हा ते पहिला तसं नव्हतं ते कॉइन बॉक्स टेलिफोन होते कणी नाही तेव्हा ते खरंच बोलाय लागायचं. कारण ते घरा ते कुठे घेऊन जाऊ शकत नव्हते नाही असंय. हम् आणि आता तर ते बघितलंच नव्ह पहिला आपण ते टांग्यात वगैरे बसायचो हे करायचो ते आता टांग कुठं गायबच झालं की रे हा आता अलीकडच्या मुलांना टांगा म्हणजे काय माहिती नसल. असतेच सोड गो बीचवर वगैरे ते असं आपल्याला फिरवणार पण जे आपण रेग्युलर बसत होतो हा जे आपण रेग्युलर वगैरे बसत होतो ते कुठ टांगाच गायब
आता रिक्षापिक्क्षा आल्यापासन प्रत्येकाच्या घरात दोन दोन गाड्या आहेतच. त्यांन कोण टांग्याला ह्य करणार
आता म्हणून तर टांगेवाले पण ते म्हणजे ते बंदच झालं आता म्हणजे पहिला आपल्याला बसायला वाटायच की आपण टांग्यांमध्ये बसलो अस तस पण आता कुठ तर मिस करा लागलोय ते टांग्याचं पण
होय.
आणि मला वाटते अलीकड तर
जुन्या गोष्टीत जे अ जे रस होता ते आत्ता नाही.
होय, जी मज्जा होती ती आता त्या गोष्टीत नाही आहे म्हणजे जे आपण आता म्हणतोय का नाई आता आपण कसलं खेळ खेळायचो हे लपा-छापी क्रिकेट आम्ही म्हणजे बिजेती बिजली काय जिबली परत दोरी ओढ्या लपंडाव ते गोट्यांचा खेळ पण खेळा जायचा परत टायर फिरवली जायची हातानं मुलं टायर फिरवायचे आता कुठं मला वाटते म्हणजे असं प्रत्येक गल्लीत गल्लीत असं तीन चार तीन चार पोरं दिसायची. प्रत्येक घरात
आता कोण दिसत नाय ना फक्त मोबाईल वर गेम खेळत्यात.
हा मुलं आणि म्हणजे कसं व्हायचं माहितीये काय पहिला कि प्रत्येकानी घराच्या पुढं कुठे चार पाच चार पाच पोरं असं खेळत्याली दिसायची. की असं बाबा हे कुठ तर जिबली न खेळ ये कुठ तर ते राजा राणी चोर पोलीस न खेळ ये चिट्ट्या टाकून कुठं ते ह्याच्यान कॅरम न खेळये कुठं ते सापसिडीन खेळ म्हणजे असं मे महिन्याची सुट्टी आली की पहिला आपली भाऊ बहीण गावासन आपल्या घरी यायचीत का नी तवा सगळं म्हणजे हे व्हायचं. पण आता सगळं म्हणजे तुला खरं सांगू का आता मी स्वतः बघतोय ना कोणच बाहेर दिसत नाही. पंजे ह्याच्यामध्ये नाही तर ते खेळ कुठ तर मला वाटतय की कुठं लपल्यात का गेले ते खेळ असं वाटते म्हणजे आपण जे खेळ खेळलो ते आता ही मुलं कर माहितीच नाही जे खेळ आहे ते म्हणजे जिबलीचा खेळ म्हणा
ते मोबाईल आता सगळं मोबाईल वरच आलय नाय गेम वगैरे
पण ते मोबाईलवरच गेम आणि रिअलमध्ये गेम ते वेगळच ना मोबाईलच गेम काय असे असणार आहे जे आपण अनुभवलं आणि आपला व्यायाम पण होत होता आपण किती व्यायाम करत होतो दोरऊड्या म्हणा
शरीर सुदृढ सुदृढी आहेत.
शंभर शंभर दो दोरी उड्या मारल्या जायच्या एका टायमाला म्हणजे आम्ही एवढी पैज लावत होतो की तू शंभर मार मग त्याच्या पुुढ गेले की हा बाबा मला आता जमना म्हणजे दोरऊड्यामध्ये पण प्रकार असायचे. तीन चार दोघी दोघी दोरी उड्या मारायच. परत एकटी इकडं एकटी इकडं तिसरी मधी असं करून पण दोरी उड्या मारल्या. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगाला आता त्यामुळं कसं व्हायचं पोरा मुलांच्या मुलांचं उंची पण वाढाय वाढाय ची त्यामुळं आणि पहिला कस होत बघा सायकल वगैरे अ फिरवायची माहित आहे ना तुला ते
आता आधी भाड्यान सायकल मिळत होत्या.
हा तेच की पाच रुपये द्यायचं ती सायकल फिरवायची आता ते दिवस कुठ तर हरवल्यागतच वाटत्यात मला हम्म. ते दिवस कुठे तर हरवल्यागतच वाटत्यात म्हणलं. आता पहील्यासारखं एकमेकांच्यावर आम्ही पहिला आवळ गोळा कराय जायचो, चिंचा गोळा करायला जायचो. च असं आम्ही दुपारच्या हेज्यामध्ये आम्ही कधी झोपलेल आम्हाला आठवतच नाही. पण आत्ताची मुलं एकतर झोपतात तरी नाही तर एक तर त्या मोबाईलमध्ये तरी हे केलेलं असतंय. कुठं तर आता कवचित क्रिकेट खेळत्याल दिसत्यात बघ. बाकी मला ते गेमच गेलय कुठं जिबलीचं परत हेज कुठे गेलं? काय हरवलीत बाबा ते गेम सगळ ते गेम आत्ता जे म्हणजे जे खेळ होतीत ना त्याला आम्ही गेम पण म्हणू शकत नाही आत हां
सोपं पण झालय आणि अवघड पण
काय सोपं झालय मुलांची डोळ बाद व्हाय लागल्यात मुलांच मेमरी हे व्हायला मुलं खा जेव खाने म्हणजे जेव्हा जेवायच म्हणत्यात तेव्हा ते मोबाईलच पाहिजे असा हट्ट झालाय. आम्हाना आम आमची आई अस बुक्या मारयची तरी जेवल नाही तर आम् तवा भूक लागायची. पण आम्हाना बाहेरन खेळून आलं कणी असं भूक लागायची तवा. असं होत होतं, पण आता सगळं अवघड झालय मुलाचं. मी तर म्हणतोय मुलांच आता अवघडच झालंय. आणि पाल पहिला आम्ही पाच सहाला म्हणजे घरला येणार, घरातन सहा वाजलं की घरात, नाही तर शाळा सुटली की चालू झालंच आमचं.
तेच आता तसं राहिलं नाही ना?
राहिलं नाही मुलांचं पण आता हे हां
शाळेतला अभ्यास पण मोबाईलवरच येतोय.
हां होय म्हणजे एवढं पुढे गेलंय की आता सर पण आता आपल्याला पहिल्या शेवटच्या पानावर आम्ही गृहपाठ लिहित होतो. म्हणजे शेवटचं म्हणजे घरपाठ सॉरी म्हणजे आपला अभ्यास दिलेला उद्याचा काय अभ्यास करून यायचा ते द्यायचीत. आपल्या शेवटच्या पानावर. तवा आम्ही पाच-सहा वाजल की ते चालू व्हायचं आमचं. अस हम्म. मग?
आवरलं?
हां आवरलं बाबा चाललंय हम्म. तेच म्हणलं असं म्हणजे सुरू राहायचं रे पण आत्ताच्या मुलांचं कुठ तर म्हणजे हे व्हाय लागलंय. सगळं काय ते म्हणतात तशामधलं म्हणजे सगळंच विसरलंय नाही ते
हम हम. हम
काय पहिली सारखी मज्जा राहिलेली नाही त्यात
हम होय
तेच
सगळी मज्जा गेल्या आता
हम
हम जे आपण जीवन जगत होतो कणी ते आता कुठ तर अ ते आत्ताची मुलं मिस मिस कराल्यात लपंडाव खेळ रात्रीच तर किती आम्ही लपंडाव खेळ खेळायचो कारण ते रात्री खेळण्यातच मज्जा यायच कारण कितीतरी शोधलं तरी सापडत नव्हतं असं
व्हय
असं करत होतो आपण
आता थोडंफार प्रमाणात पतंग, क्रिकेट चालूय पण बाकीच्या कुठ गोष्टी सगळ्या हरवल्यातचं
चिट्ट्यान वगैरे खेळत होतो.
चिठ्ठ्यानं वगैरे पण खेळायचो ते चिचुकांचा एक खेळ असायचा, ते चिंचा काढायच्या चिंचा खायच्या ते चिचुक केवढ कुणाचं बाबा जास्त गोळा होतील ते पण असायचं. म्हणजे काय म्हणते तशा म्हणलं ये
हॅलो
कुठं तर मिस झालं बाबा ते सगळ आता. आत्ताची मुलं ती खरंच मिस करणार आम्ही जे जीवन जगलोय ना ते आत्ताच्या मुलांच काय हे नाय की
बरोबर हाय
अस हाय व्हय
होय.
हम
म काय कसं चालु हाय
काय नाही बाबा निवांत हम. होय निवांत हाय बघ. काय आता तेच म्हणलं आठवत आठवलं मला ते सगळं आपलं. लहान पणीच जिवन म्हणलं बोलूया त्याच्यावर हम.
बरं चालतंय
चालतय.
चालतय मग आणि काय?
काय नाही बघ हेच बोलायच बोलायचं होतं तुला. म्हणलं जरासं आठवणीत आला तो क्षण म्हणलं बोलुया म्हणलं असं झालं सगळ्या गोष्टी.
हम मग तब्येत पाणी वगैरे
आं
तब्येत वगैरे
तब्येत हाय बाबाचा व्यवस्थित हाय बाबा आता ते मध्येचं जरासं फिवर आलता जरा मला आसं हाय जरासं हा विश ताप आलता रे.
हा.
मगाशी जरा असं पोरं इकडं पाठी माग क्रिकेट खेळालतीत रे मग बघून मला जरा आठवलं. कि बाबा आपण पण असं खेळत होतो जरा आपण आत्ताची पोर जी आपण जी बाकीची खेळ खेळ खेळ त्यात ते कुठे तर हारवल्यात म्ह
बर चालतय चालतय.
चालतय चालतय. कर मग आणि फोन मग हम्म बोलून छान वाटलं बाबा तुज्यासोबत जरा मन मोक ळं झालं हम्म हम्म चालते चालते कर मं आणि हा.